हॅलो.
हा येतोय का आवाज?
हो हो ताई येतोय आता.
हां.
हा.
तेच मग आम्ही पण करतो ते तसे शेंंगोळे म्हणतो.
हा हा आमच्याकडे पण म्हणतात शिंगोळे पण असं जास्त तर कुंडळे वगैरे असं म्हणतातात. वर वर चे सगळीकडचे माहिती झाले ना तर शिंगोळे वगैरे. हा.
हा ते असं थंडीत पण खायला छान वाटतं असं.
छान लागतात हो.
मग आम्ही ते याचे हे पण करतो मेथीचे मुटके अ ते पण हा ते पण छान लागतात तुम्ही करता का?
आम्ही असं पराठे वगैरे करतो ताई. तसं मुटके वगैरे तसं नाही करत. हां...
ते पण छान लाग
अ म्हणजे त्याच्यामध्ये कशाचं पीठ वगैरे युज करता?
हा मेथी चिरून घेतो मेथी चिरली तर मग त्याच्यामध्ये थोडसं बाजरीचं पीठ, थोडं बेसन पीठ. थोडं ज्वारीचं पीठ.
हा. हा.. म्हणजे त्याचं काही प्रमाण घेता का? असं
हां.. हा.. नाही अंदाजे आहे अंदाजेच. अंदाजे घेतो आणि मग ते त्याच्यात सगळे पीठ त्यात तीळ सगळं मिक्स करून घेतो.
हा.. ह. ते पण असं वाफवूनच घ्यावं लागत असेल ना?
हो हो
थोडासा आवाज ब्रेक होतोय ना.
हा आवाज ब्रेक होतो.
ह शुक-शुक-शुक खाल्लं बो एकच मिनिट अं ताई....... हा.
त्याचे असे ना मग स्मूथली करून घेतो, ते वाफवून घेतो आम्हीं.
हा हा
किंवा ते काढून घ्यायचे जसे- जसे, छोटे -छोटे, गोल -गोल तुकडे करायचे आणि ते तळायचे.
हो छान होत असेल ना ते टेस्टला पण.
तर मग ना अशी भाजलेली तिळ वगैरे घालतो आम्ही ते अजून छान लागतं.
हां.. हा छान लागतंय हो, छान तुमच्याकडं छान- छान रेसिपी आहेत मग..... अ अन् हो आमच्याकडं जास्तीच प पराठे वगैरे पराठे. करतो आम्ही अस मेथीचे, तुम्ही कसं म्हणजे तसच घे तो पीठ वगैरे हूं.. फक्त असं आम्ही पराठे टाईप करतो, कसं मुलांना लेकरांना असं टिफिनमध्ये वगैरे द्यायला मग पटकन आवरत ना ते अ त्याच्यामुळे मग अ
नवीन हवं असतं.
होत आणि दररोज शाळेमध्ये पण नाही ना दररोज वेगवेगळ्या भाज्या, कधी फळभाज्या, कधी पालेभाज्या त्यांचं टाइमटेबल ठरलेलं असतं. शुक्रवारी वगैरे मग वेगवेगळे पराठे, शनिवारी सगळे फ्रूट्सच द्याय चे. असं ह ह हा वेगळं -वेगळं वाटत. हा कधी अस उसळीच्या भाज्या ज्या वगैरे म्हणजे त्यांनी मेनूच ठरवून दिलेला आहे एक डायरी सोबत.
अच्छा.
हूं...
चांगलंय म्हणजे मग ते रोजच काय करायचा प्रश्न असतो मुलांना.
त्याच्या मग त्याच्यामध्ये अ आज मुगाची उसळ दिली, मग पुढच्या सोमवारीे आपल्याला मट कीची उसळ देता येते म्हणजे असं वेगवेगळ्या उसळी पण देऊ शकत तो आपण भाजी मध्ये वगैरे थोडसं हं छान आहे म्हणजे स्कूलमध्ये ते आणि पॅरेंट्स पण ते रूल फॉलो करतात ना.
ते बरं एकतरच चांगले आहे. आमच्या इथे नाही येत असत.
हा मुलं खात नाही ना. बटाट्याची तर बटाट्याची काहींची भेंडी फेवरेट असती. तेवढ्याच भाज्या दे नाही तर टिफिन महागारी असं राहतं त्यांचं हो ना.
माझ्या मुलीला भेंडी नाही आवडत. तिला फक्त बटाटा मटकी फ्लॉवर अशा भाज्याच दे ती दुसऱ्या भाज्या नाही खात.
हा मग आमच्या इकडच्या शाळेमध्ये तस नाही ते लेकरांच्या मनावर नाही मग. हम्.. मग ते मेनू ठरवूनच दिलेलं असं. मग लेकरं तोडेल नके कमी करतात. घरी असं होतं. शाळेत वगैरे जाण्या सारे हां येतोय आवाज.
हो आवा आवाज
हा हा ब्रेक होत होता. जरा हा..
हा. हा. हा. आता येतोय.
हा. हा. तेच म्हटलं तुम्ही म्हणजे. टिफिन ला वगैरे हां. हां...
भाजी पोळी देते तिला, पण मग पूर्ण खाऊन नाही येत ती.
हा म्हणजे स्कूलमध्ये असं हा करावं लागत असं. आमच्या इथं स्कूलमध्ये ना सगळ्या सगळ्या टीचर सोबत बसतात मुलांच्या असं सर्कल करून, हां आणि मग. अ सगळ्यांनी टिफिन दाखवायचा. आता कुणाचा टिफिन झाला तर टीचरला दाखवायचा अगोदर, माझा टिफिन संपला म्हणून. म्हणजे असं आहे. हा आणि टीचरनी पण फिनिश करायचा जर एक एखाद्या वेळेस टीचर सर राहिला. आणि लेकरांनी बघितलं की म्हणणार टीचर आम्हालाच म्हणतात. आता आमी प्रिन्सिपल मॅडमली नाव सांगतात तुमचं.
बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्ही मुलांना धाक दाखवतात. ना मग मुलांना मुलांनी खाल्ल्यावरती तुम्ही पण खाल्ला गेला.
हा! मग एखाद्या वेळेस टीचर जर चुकूनच राहावं मग काही खरं नाही. आता आम्ही प्रिन्सिपल मॅडमलाच नाव सांगतो म्हणे. तुमचं एवढं लेकर हुशार झालंत अ..
सांगावं नाही लागत. मोबाईलमुळे फार हुशारी आलीय त्यांना हा. ते मोबाईल बघून, बघून मुलं हुशार झाले.
च हम्म, तरच मग टिफिन बॅग मध्ये ठेवायचा टिफिन. आणि मग हँड वॉश करून रांगेमध्ये जायच क्लास म त्याच्यामुळे हे हिकडची सगळं अस म्हणजे फिनिशच करतात. टिफिन...
हम् बरोबर, खरी चांगली गोष्टय.
बऱ्याच जणांची आसते, बटाट्याचीच भाजी. हा थोडी आहे आमच्याकड थोडी अशी प्रोग्रेस शाळेमध्ये हा.. आ..
सेवेन सिक्स सेवेन. हाव बरोबरे. पण हे खरं चांगलंय. असं म्हणजे मग
हा. लेकरांना खायची पण, वेगळ्या वेगळ्या हा वेगवेगळ्या भाज्या खायची पण आवड निर्माण होते न. हा.. आ म्हणजे त्या आमच्या प्रिन्सिपल मॅडमनी तसा नियमच काढलेला आहे.
खरच चांगलंय, गरज आहे. मुला मुलं खात नाही ओ हल्ली असं मुलांना सांगावं लागत खा खा मुलांना बाहेरच लागत. बाहेरच काही पण दे. चिप्स दे.
मग ते शनी, शनिवारी मग हाफ डे असायच शनिवारी हाफ डे असायचा न शाळेला. मग ते, मुलं काय करणार चिप्स आण कुरकुरे आण हे आण ते आण आसं करायचं. मग ते आमची प्रिन्सिपल मॅडमनी मग.. अ हो आमच्याकडं शनिवारी हाफ डे असतो. एक वाजे पर्यंत असते स्कुल. ह्म. मग त्या दिवशी इ सगळ्यांनी आप फ्रुट्स आणायचे कंम्पल्सरी कुठलं पण आण ना मग तुमच्या आवडीच. हो मग त्या चा मग ते कुरकुरे, चिप्सच प्रमाण कमी झालं त्याच्यामुळ
हा.. आ. हा खरं आहे. नाही त मुलांना खूप सवयय माझ्या मुलीलाही फार सवयय ते असं खायची. कुरकुरे खा. चिप्स खा.
मग त्या सवयी जरा मोडतात, शाळे पुुरत्या का होईना. घरी तर काही लेकरे खातच आस पण ते जात न फ्रूटस हाव. त्यांच्या पोटामध्ये जात फ्रूट्स तेवढ श नाही. हो. बरेच लेकर कंटाळा करतात.
हा. पण सगळ्यांबरोबर आणलं की मग खाल्लं जात न.
हातात हो कंम्पल्सरीच आसतं ते. काय फ्रूट आणलं ते धुवून वगैरे, टिफिन मध्ये घेऊन येतात मग ते.
हॅलो.
हॅलो तो येतोय ताई तुमचा आवाज मला.
हॅलो.
तुझा आवाज येतोय मला. हॅलो हॅलो.